आ.
एक आवाज.
येतो ना.
अरे हा जेने पण लांबून असलं तरी येतंय चांगला.
हो.
हम्म. काय नाही आता मगाशी ग्रुपवर मेसेज बघितला टाकला होता एक. ते बोलले, सोमवारपर्यंत कॉलिंग चे टास्क, कम्प्लीट करा. सोमवारची लास्ट डेट दिले. तर, हा त्याच्यानंतर मग ट्रान्सलेशनच काम सुरू होईल, हा.
अ, अरे वा.
सोमवारपर्यंत, फोनच, टास्क कंमप्लीट करा. मग मंगळवार पासून ट्रान्सलेशनच काम परत भेटेल, आणि ते काम तीन महिने असेल.
अरे वा अरे वा.
असये. हा म
म्हणजे दोन दिवसात सम
माझ्या आहेत, कल वात.
पैसे टाकू.
हा, संडेपर्यंत संपवायचे. संडेपर्यंत संपवून टाकू सगळे. चालतय काय नाही, मगाशी शोधलं कपाटात. मग सापडलं, हा.
हम, ओके.
हम्म., आता करल थोड्या वेळाने जेवल्यावर. हम्म, कापड पण लागल ना.
हो कापड पण लागेल मी येताना आणतो ना.
ओके, बघा मग, आपल्याकडे पण असेल मग. बघते, तुम्ही पण बघा, हम्म.
अ ब्लाऊज पीस, आहे का एखादा खर जुना खराब नाही पाहिजे चांगलं नवीनच. ब्लाउज पीस
मला आलेले आहेत, बघते. आलेले आहेत. पण बघते. प्लेन लागेल ना डिझाईन वाला नाही ना. बघते, मग जे
नाही तर मी, येत
जेवल्यावर बघते. हा. काळा नका आणू.
नाही नाही काळा नाही आणणार.
ओके.
बाकी काय बोलतय.
काही नाही, कुठून मागवलं होतं जेवण?
इथेच एक मोमाया हॉटेल आहे. ते
अच्छा, चांगलं होतं का?
आवज
हा, मला येतोय.
हा थोडा उशिरानं येतोय पण
ओ.
थोडा उशीरान येतो. वीस तीस सेकदानंतर. बरोबर बरोबर.
मला पण उशिराणीच येतोय.
ते नेटवर्कच्या स्पीडवरती डिपेंड असल. आता आमच्याकडे कस कंपनीच वायफाय आहे ना. तिथे घरी साध नेटवर्क असत.
हम्म.
हम्म.
हा.
बरोबर.
तेच त्याच्या मला पण पॉज करून येतोय. आवाज ऐकू मला पण पॉज करून आवाज ऐकू येतेय. असं थांबून थांबून
बोलल्यावरती ते तुम्हाला ऐकायला येत दहा एक सेकंद लागतातच. त्यानंतर तो आवाज तुम्हाला येतो. मग तुम्ही पण काय बोलाल ते मला दहा सेकंदाने कळत.
हो बराबर. तुमचे किती बाकी आहेत?
माझे सोळा झाले चौदा बाकी आहेत.
अच्छा ओ.
आता जरा वेळ कमी लागतो आता.
ओके होईल हळहळू प्रॉपर चांगला.
तुमचे किती बाकी आहेत?
वीस.
ओके. आजचा उद्याचा परवाचा दिवस आहे.
हम्म तेच.
दिवसामध्ये
आज बघते किती होतात ते जेवल्यावर कर ते कामाला जेवल्यावर लागते कामाला... किती बघती... काय? जेवढं संध्याकाळपर्यंत होईल... तेवढे करते. मग संध्याकाळी... आल्यावर बाकीचे करू. मग उरलेलं उद्या... माझं तर आता उद्यापर्यंतच.. संपवायचं चाललंय.
अरे वा
हू.
किती मेंबर हेत... तसे लेडीज मध्ये?
त्यामुळं... भरपूर हेत. भरपूर हेत... पण काय बोलायचं ते समजत नाई ना... हा.
काय मग... सगळ्यांचे, सगळ्यांसोबत, सगळे विषय झालेले असतात
हेच्यात... हवा पाण्यावर चर्चा करायच्यात.
पर्यावरण झालंय... पाऊस झालाय. मुंबईची माहिती झालय... सगळं झालंय... काय बोलू... मग विषय सापडत नाय. कशामुळा? बोलायल्यासाठी... व्यक्ती उपलब्ध आहेत पण... काय बोलू ते समजत नाय. आता अजूनच काल.... दोन.... काल आणि परवा दोन दिवसामध्ये.. अजून दहा बारा बायकां आणल्या नवीन फोन अं फ्रेइंड मधे ऍड केले ग्रुप मध्ये... त्याच्या तर आता पसून एक केकचे असतील चालू... त्यांचे तर अजून तीसच्या तीस कॉल बाकी हेत.
बरोबर ए.
हा. एक काल बाईंशी बोलत होते... तिचे ही दोनच कॉल झालते.. तिचे तर अजून तीस कॉल बाकी हेत म्हंटला... त्या लोकांना पण संडेपर्यंतच काय... मंडेपर्यंत करायला सांगितलय.. तर ज्याचे होतील... त्याचे होतील त्याच्यानंतर मग बंद होईल... मग ट्रान्सलेशन सुरू होणार ए. अशे बोललेत... हा. त्याच्यामुळे... आता... काय पण करून पटदिशीन करावं लागल. हा... सगळ्यांचे बंद हेत... ट्रान्सलेशनचे... मंडे नंतर तर चालू होणार हेत... बोलले... हा.
बर... बर. सोमवार... रविवारपर्यंत... रविवारपर्यंत संपवून टाकावे लागतील.
हा.
बरोबर.
हा ना... काल एका बाईला... मग रेसिपी वर बोलत होतो आम्ही काय बोलत होते?
टिपी
काल म्हटलं... एका बाईशी रेसिपी वर बोलत होते. मग ती सांगत होती... आता आषाढी एखादशी ए मग... आमच्या घरी शबदाना... म्ह... शबुदाना वडे करतात मग तिने सांगितलं कसे करतात मग मी म्हटलं आम ''--'' चे आमचे इथ कसे करतात मी ते सांगितलं. पण ती चटणी करते. अ मग इडली सोबत आपण चटणीमध्ये खोबरं टाकतो. तर त्यांचे इथ इडली सोबत करतात त्यावेेळेस. फक्त शेंगदाण्याची आणि ती डाळ असते ना त्याची चटणी करतात. ते बोलते मी अजूनपर्यंत खोबरे टाकून चटणी कधी केलीच नाही. ए भरती घरी इटली डोसा वगैरे बनवतो आम्ही. पण फक्त शेंगदाणे आणि ती डाळ. हेच टाकून मी चटणी करत खोबऱ्याची बोलते मी ऐकलीय. हम् पण कधी खाल्ली नाही आणि कधी ट्राय पण नाही केलं. पण तुम्ही आता बोलले तर आता मी. तर बोलते मी आता ट्राय करेल नेक्स्ट टाइम कधी बनवलं. तर मग तिला मग मी रेसिपी सांगितली इडलीची चटणी कशी बनवतात. खोबर्या शेंगदाणे हे ते सगळं. मग ती बोलली तिने आटवण करून घेतली आणि मग. करणार बोलले नंतर नेक्स्ट.
बापरे खोबऱ्याची कधी खाल्लीच नाही त्यांनी नारळाची कधी खाल्लीच नाही.
नाहीय. हॉटेलमध्ये गेल्यावर खाल्लेली आहे पण घरी करून अशी खाल्लेली नाही. हॉटेलमध्ये ते निस्ती नाराजी भेटतात ना. तीच खाल्लेली आहे पण असे आपण घरी शेंगदाणे. खोबर्या वयची लसण बेसून टाकून करतो ना. तर तशी ल तिने नाही केले नुसती शेंगदाणे आणि डाळ टाकूनच करते.
ओके बरं हाय. खूप साऱ्या लोकांच्या वेगळ्या कॉलिटी असतात.
हा तेच. वेगवेगळ्या पद्धती आज पण विचार कोण काय करत.
आता शेंगदाणाची आम्हाला माहितच नव्हती नारळ खोबऱ्यामध्ये नारळामध्ये शेंगदाणा टाकतात ते.
अच्छा तुम्हाला पण नव्हती माहित ना. तु पण नसती खोबऱ्याचीच के ख बॉटल पडले पायाला.
अच्छा अच्छा. आम्हाला पण नव्हतं माहित.
त म्ही पण नसती खोबऱ्याचीच खाल्ली होती घरी. मी यायच्या आधी तेव्हा तुम्ही फक्त खोबऱ्याचीच करत होते का. अरे खबर्या मध्ये शेंकग ''--''
ते माहच नव्हते
खोबऱ्यामध्ये खोबऱ्यामध्ये शेंगदाने भाजून टाकले अजून. ती थोडी घट्ट पण होते आणि छान लागते. आता आपण नेक्स्ट टाइम करू त्यावेेळेस. मी तर शिवाली पण चटणी करणारे आणि तिवाली पण करणार आहे दोन टाईप करणारे.
काय काय लोक चणाडाळ पण टाकतात.
हा तेच ना तीच त्याला डाळ बोलतात ना ती डाळ. ती चण्यायचे असते ती. डाळ असते ना त्याला डाळ बोलतात डाळ. ते टाकल्याने पण घट घट्ट होते जराशी. ते टाकल्याने घट्ट होते.
हम्म बरोबर.
चालते चला मग ठेवू का? हा ठेवते बाय. हा बाय.